हॅलो! हा बघितलं, हॅलो बोल मी तेच म्हटलं हा मी तेच म्हटलं की आज काय मेसे हा हा दोन माझ्या लक्षणे मी बोलवतच हो त्यासोबत
त्यांचा
नाही बाय नाही बाय एकदम लक्षात आलं टायमिंग काय आहे जवळच आहे मा माझ्या एकदम लक्षात आलं कि टायमिंग आपण पाहिलं होत तेव्हा एवढे मिनिट झालते हे म्हणून मी टाइम पाहिला, तर झाले होते पंधरा वीस पंधरा सेकंड काय हे म्हणून म थांब पुढ आले पाहिलं कट कर
हम्म. ह् तेसना
मला तेच कम्प्लीट करायचं
हा
त्यांचा मोबाईल का संध्याकाळीच भेटते हातात सकाळी सकाळी घेतते त्यांचा हात
हम्म म चल म ह्याच्यावर लावून पाहिजे सकाळी लागले लागता का
हा आणि चांगलं म्हण रात्री पैसे
हा त्याच्या बहिणीच्या चार लावायला लावत त्याने
हाच्या पहिलीच्या लावून ला समारायला म फला आणि लागलं मग सकाळी बाहेर यायच्या लावून देतीलन तू यायच्या लावून देन असं करून संपवाला
हा मी तेस म्हणलं हा त्याच्या बहिणीच्या ह्या चार आहे ना ह
ह ह
हम्म कायले दोन तीन दिवसानि कंप्लीट के कंप्लीट केले चालते टायमिंग नाही का रा
नाही टायमिंग ला असते ला असते काे आता सध्या त्यांना चालू ठेलेलय आता सध्या त्यांना चालूच ठेवेले तेे ना एकद मागच्या वेळेस त्यांना कमी ठेवेल हो आठ मी चार सठ दिवस गेलेते
मी तेच म्हला आता चार पाच दिवस झाले ते भाऊजींचे तर होतेच नाईट चालू होते तेव्हाच होते ज भाऊजींचे तर तेव्हा मी इनकमप्लीट चार पाच दिवस झाले ज भाऊजींचे शेवटी मग मी आज बोलली ठून जा मग आज ठून गेले ते मोबाईल म्हणून त मी ना म्हंटलं जर आज कम्प्लीट काही झाले नाही तरथ मोबा बैठे काय केलं म्हणती त त गप्पा मारती म्ह तू आणि मग
ह कोणाला कपडे आण गेले होते ना
हा
एवढ घाडी झाातला कात फोन उचल की नाही फक्त म्हणर कपडे घ्यायला आलाय म्हणे चॅ वाटला किंवा कोणतीती काय त्या काय बल बसेल
हा
आपलं नाही फक्त माय सोबत नाही
हा मी मी तेच म्हटलं की मग आज जर म्हण पुढे नाही केले. तर म्हणतील की हे म्हणता हे सर्वांना असे ज्याची स्कीम आहे त्यालेच लावायचे म्हणून नाही. तर जर असं कोणालाी लावून ल बोलायचे अस पन्नास रुपाल करून टाकले अस म्हणजे म दितात म्हट आवं तुम्हाला. तसंच तर बोलण्या शिवाय त्याला पन्नास कॉल काय केले असते म्हटलं तुम्ही ना.. हा हम्म हम् तसं असतं तुम्हाला म्हटलं आता लावा आता म्हण आ जाऊ दे मी नाहीलावत जाऊदे जाऊदे सकाळी मला आता थोडासा मोबाईल पाहू दे झोप पाहाचंय मग मला थोडासा पाहू दे मले असं म्हण्
ह
मी त्यांना म्हटलं ना मी ना म्हटलं त्यांनी ना द रात्री दहा वाजता मी ना म्हटलं ना त्यांले म्हटलं लावा तुमच्या सालीले एखादी कॉल एखादी कॉल वर बोलून घ्या म्हटलं सालीसोबत ते. कॉल बी होऊन जाते बोलन बी होंऊन जाते ते म्हंटलं नंतर जाऊ दे आता मला मोबाईल पाहू दे मग. झोपायचय म्हण मला तू लाव दे शक तायडी आणि तू कंप्लिट कर म्हणते तू लावच म्हणते तू कमप्लीट करत म्हणते हा सकाळी मग मोळ हा आता ते कमप्लीट केलेलं पोराने घेतले आता हे कमप्लीट कर की बापाच्या खात्यात जातील माय बनातच लटकीन हा. घ या ते तर तसच होणार आहे म आमचे बी ते झालंय.
तेच म्हटल मी कम्प्युटर केलं तर
हं हं हा हां ह ह ह हा मग आमचे बी तसेच मी केले अस हा मी ना केले असते तू कशाले हे करतील ह मी तेच. हा आमच्या वाले तर काही नाही हा घेऊन गेल म्हणते, ना आपण म्हटलं पैसेत नाही घेऊन गेल पैसेच पाहिजे ना घेऊन गेल घेऊन गेल म्हणती.
हं.. हं हं..
आई ग काय? नी बाई आता उपास आमच आता संध्याकाळी पहु आता पोरणले काय बनवायच आता आता मॅगी खाऊन झाल की हाय हाय नाटक करते जेवायले मग काय माया थोडस, माया थोडस. बनवलं म्हणले
हा आता सहा वाजता सहा वाजत येऊन राहिले. आता मॅगी खाल्ली मग साडेसात आठ वाजता साडेसात वाजता ट्युशनन येते. त्याचे पप्पा आले कि साडे आठ वाजता जेवायला बसतात, ते काय जेवीन तु मग लड्डू सहा वाजून तीन मिनिटं झाले. तू ती ते मोबाईल वर ठेवून दे आणि फटाफट मॅगी खाय अन ट्युशन जा साडे सहा वाजवशील तू ते खाता खाता हा टाइमटेबल बी भरला नशिल ह ना भरला ह माझ मो टुशन आहे ना ग त्याची आता.
त्याच आला त मित्र त्याच घेउन कसला? कधी? हा साडे सातच्या आधिच त्याचा मित्र येऊन गेला. साईचा
किती? किती वाजता होते ट्युशन?
येत होता एकदा आला जातो
हम्म
करत
हम्म
ह
हम्म हा आमचा बाला बी अ साडेतीनचा होता तर तीन दहाले कि सव्वा तीनले चालला गेला म्हणले कारे अजून पंधरा वीस मिनिटं टाईम आहे ना इतक्या लवकरतर हा म्हणे चाललो म्हणे चालला गेला चाला गेला
पोरगा आला ना तो मी तो आहे
हम्म माया अ माया याच्यावर नाही कॉल लागून राहिला मी ना श्लोकात दुपारी लावला म्हणला श्लोक उचल बर आपल्या याच्यावर लागते का पाऊ त मा याच्यावर नाही लागून राहिला कॉल माया दाखवून राहिला मा याच्यावर पण वैशून लावला तर आला माया ह्याच्याव हा वैष्णून मायाच्यावर लावला होता ना तर आला होता ते बावलीन यांच्याच्यावर लावण सोडून पहा लागेल् श्लोकला विचारुन कोण आले जाऊ देव तिले सांगे आं हा जाऊ दे आता आता काल पाहिन मी आता काही हे नाही हम् आ आ अ हा आता उद्या थोडी ठेवतेन ते जाऊदे रविवारी जाई आता दोन दिवसान आजकाल शुक्रवार शनिवार रविवार पासून त्यांची नाईट होऊन जाईल हम् पाहु तोपर्यंत तिची किती कम्प्लीट होता हम तेच म्हटलं तिला काहीच माहित नाही बर तो राधा त्या लखनाच्या बायकोले
ण बालक शिक
हा मी तेच म्हटलं काहीच नाही माहित पडत तिले पूजेला मी पूजा तेच म्हणे म्हटलं काहीच माहित नाही पडत हो तिले फॉर्म बी सर्व ते कोण करून घेत म्हटलं तिले काहीच माहित नाही पडत म्हटल मी म्हटलं तेच म्हंटलं तिले काहीच मा मी म्हटलं काहीच माहित नाही पडत
वाढ वाढवाहि
काहीच नाही करतायत म्हटलं तस मग मी ते म्हटलं काहीच नाही करतायत त सकाळी तिनं पप्पाच्या याच्यावर एक की दोन कॉल पप्पाच्या याच्यावर लावून पप्पाला रोशनीला बोलायला लावलं होत हा मग रोशनी मानते अजून लावुका दादूले म्हणे त्या दादू कल्लाकरते म्हणे राहुदे म्हणे बस झालं म्हणे
लावलाच नाही का तुला
नाही अग ऑन काम पडे हो नाही ते
हा
त्याई मी ना हजार रुपये घेतले ऑनलाईनच्या कामाचे काम पडयच होते ना आम्हाला पंधरा महि पंधरा वीस महि करायच होत
हा
म्हटलं का ना तो ऑलरेडी आरा व जप्तेत म्हटलं आणि ऑग टाईम म्हटलं माझव तर मी नाही करू शकतत म्हटलं तुमचं काम करत
हम्
ह म्हटल नाही सगळत म्हटलं तुमचं काम हे कामाचे पैसे घेतले होते म्हट मी म्हणून तुम्हाला हे काम कंप्लीट करून दिलं म्हटलं मी ते काम
बरोबर हम्
कती मही पैसा येव बाई कमीच पडतेव
मग घेऊन येेऊन येेऊन येेऊन सारखं येऊन येेऊन ते करण
बारा बरा कट कर दुसरा लाव कट करू
हा हा ह
हा हा कट हा